तेवा जेवण करीत नाही.
करत नाहीते.
हूं हूं!
आमच्या इकडे पण कसं, एकेक ह्यांना अ म्हणजे. ते घरातनंच त्यांची पिढी जात आलेलं असते एकांच्यात चालत एकांच्यात चालत नाही म आम माझ पण नाही केलं डोहळ जेवण. म्हणजे होत तस मान्य तरी पण जरां आम त्यां बाळाच्या वेळी जरा प्रॉब्लेम सांगितलां होता नां, म्हणजे वजन वाढलं नव्हतं बाळा त्यामुंळ आम्ही केलं नाही ढवळ जेवण केलं नाही फोटोशूट केलं नाही फक त चोरोओटी तेवढं आमच्या मावशीनं तेनं सगळ्यांनी येऊन चौथ्या महिन्यात केलत ते. नंतर काय नाही बाबा हाऊस म्हणून काय नाही.
चोरंओटी देवढी हा ते कस व्हाय व्याज असते होवोसतोपर्यंत.
हा आणि लई पण असं मोठ तेण करून चालत नाही ना.
हं!
एकाना लाभतय, एकाना लाभत नाय असं पण असत.
हं हं! आ आमच्यात नाही, आमच्या इथे डोहाळे जेवण करीत नाहीत. आणि मान्यवीहीत नाही, आमच्या चारीवाडीत.
हा हा!
हूं मग ते करीतच नाहीत, म्हणजे ते कस म्हणत्या सफळ जाईत नाही, आम्हाला माहित नव्ह त दिदी लां राहिलं होत तवा आम्ही करायची तयारी केल ती पूर्ण बाजार वगैरे भरला होता मग ईकडनं असं सांगितलं की न्हाही आमच्या इथं सफळ जायत नाही करायचं नाही म्हणत्यात मं नाही की. सपळ जायेत नाहीत.
हा हा!
म्हणजे व्यवस्थित हेत नाही अ ते. हूं ह पुुढं काय तर अनर्थ होण्याची शक्यता असते ना! तस आमच्या इथे एक केस झाली परवा, केलं आणि ते बाळ हे झाल
हा म तेच कि ते रीती रिवाज पाळायला लागते हो. ते कस पिढी नं हा ते पिढीजात कसं आलंय नां ते ते पाळायला च लागतंय, आमच्या नंदाचं केलंय. की आता दोन ननंदा आहेत माझ्या, त्यांचं ढवळ जेवण केलं मोठ्यानं. नंतर काय बरं बड्डे पोरांचं मोठ्याने केलं, बारसं मोठ्याने केलं. खरं आम्ही नाही केलं काय मोठ्यान. ऊं आमचं यांचं कस विचार आहेत जेवढ आप ण ते चार माणसं बोलवून खर्च करतोय.
हा!
तेवडच ते पैशे त्या मुलग्याच्या नावव ठेवायचं
होय तर काय भारीच की म्हणायचं
तेवड्या त्या पैशाच त्या मुलाला कायतर सोनं घ्यायचं असं आमच्या हेंचा विचारएत बगा हा मोटे मोटेपणा काय करायचाय चार माणसं बोलवुन मोठे पणा काय करायचाय
अ बगा मोटेपणा केलं की चा एक दिवसाचा हुणार आणि तेच चार पैसे शिल्लक ठेवलं तर तेजला काइतरी बरं ये होईल ना तेजा शिक्षणाला म्हणा नाइतर तेला म्हणा उपयोगी पडतील उद्या
त्यामुळ आमी स्वतःहून पण करा म्हणत नाई काय तेंच्या मनात आल तरच पइला बड्डे मोठ्यान झाला मोठा दुसरा बड्डे मोठ्यान झाला तर तिसरा जुलैमध्ये पुडच्या महिन्यामदे मग नाय दुसरं ते कस बड्डे झाला की तो आजारी पडाय लागलाय आणि मग आता नाय आता घरातल्या घरी करायच तरी पण आमचे चुलत सासु तेन सगळी जण हाइत त्यामुळ कसं हुतय काय माइत आणि
हॅलो हम्म हम्म हे कस हा द्यायच ना काय ते नाही आहेतच हलो
हा बोला की
अम नाई कसं हुतय ते म्हणजे ते पण एका गोष्टींन बरोबरच हाय सोडा आपल्यावर अवलंबून असतय शेवटी काय करायचं काय
होय तेच की म मागच्या वेळेच तस दोन तीन बड्डे झालं माझ्या मैत्रिणी आलत्या तेनी पण केक घेऊन आलित तेजा बड्डे झाला आमी एक आणला नंतर हेंच्या मित्रांनी एक आणला असं झालं नाइ
हा हा
म दोन तीन वेळा ते झालं बड्डे
हां हां
म्हणजे एकदम तीन केक कापलं नाय असं थोड्या थोड्या वेळान असं झालं ते एक आदल्या दिवशी कापला एक दुसऱ्या दिवशी दोन केक कापल आसं झालं ते
हा हा आमच्या देवराजच एकदा मोठ्यान केलता थोरल्या पोरग्याचा
हा
अ ना धाकट्याचा नाही केला ग घरापुरतंच असं केला
हा आता आमी पण घरापुरतच करणाराय तेला आता बाली करणाराय कानात आणि घरापुरतच करणाराय
हा हा ते हा
तेज्या हा ते बालीच करायचं तेच्या भविष्याचा आपण जरा विचार कराय पाइजे ना आताच कसं हाय बघ बगतायसा तुमी पुड आपण असू नसू त्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या त्यांच्यासाठी थोडं फार का होईना लय हुणार नाय आपल्याकडन आपण काय राबून खणारी माणस हाय थोडं हा थोडं का होइना तेंच्या नावावर पैशे ठेवायच एवडच माजी इचा हाय बघा
होय म आमी पण तेच विचार करतोय बगा हम्म आपण राबुण खाणारी माणस चांगल्यान आपल्याकडनं हूतय तेच आपण करायचं, खरं आपल्या कडून हूतर तिथं पण करायलाच पायजे.
होय होय, ते तर आहेच की, आणि आमच्या यांचं कसंय, आप आपल्याला जे मिळालय, ते त्याला तसं व्हायला नको, की त्याला काही मागलं तरी त्याला मिळावं, हा आपल्याला जे मिळालं नाय
नको
न नको हा.
आंबाबाईला बघितलासा? दोन कोटी रुपयांचा कळस बसवलाय सोन्याचा.
होय कुणी?
म्हणजे, तेच्या दानपेटीतल्या पैशे.
दान पेटितल्या पैशानं होय हा कधी ते आत्ता आता
चालु आय आता काम त्याच.
हा हा, नाही हो ऐकायला काही माहित नाही, तुम्ही म्हणल्यावर कळालं.
हम्म, ते कोण कोण मी पण आता इंस्टा रील बघताना बघितलो, परत टेटच बऱ्याच जणांनी नी ठेवलाय आजचा. ते बसवलेला.
हां हां हा हां.
टी रुपयांचा. हम्म, सोन पूर्ण सोन्याचा केवढा मोठा कळस आय.
हा हा.
हम्म, ते कसं आंबाबाईच्या पिटीत साठत्यात सोडा पैशे तेवढे.
होय होय तिथं म्हणा, बालाजीला पण तसच आहे, आता आपण गेलो ना आपल्या अंगावरच एक एक जण देतेय असाच ते अंगावरच सगळं सोनं काढून टाकत्यात त्या दानपिटीत, बालाजीला, होय होय. पाकिट, आपल्या खीशात पाकिट असतय ते पाकिट सकट टाकतेत
हां.
असं पण असतय.
आ हा, बालाजीला मी कधी
गेला नाही काय, आम्ही पण नाही अजून, आम्ही
हम्म.
लग्नाच्या आधीपासनं जायचं जायचं म्हणतय, आमचं लव्ह विथ अरेंज मॅरेज हाय.
हा.
मग तुम्हाला परत सांगतो म्हणलं तुम्हाला सांगितलं नाही
हां.
आमच लव्ह वीथ अरेंज मॅरेज हाय, ते आम्ही लग्नाच्या आधीपासून ठरवलं होतं जायच जायचं म्हणून
हा हा.
आणि, अजून ते लगे राहिलं ओ म्हणून ते झालं नाही, म जायाचं हाय अजून.
हां हां.
ह्यनी म्हणत्यात जायाचं, तू काय काळजी करू नको. नेलं म्हणजे बास, तेच कि तीरु पती बालाजी, आंध्रामध्ये येतय, म्हणजे कर्नाटकच्या पुढं आंध्र प्रदेशमध्ये, हां.
अ आमच्यात ना तिरुपतीच्या बालाजीसनं प्रत्येक दसऱ्याला आंबाबाईला दहा, बारा, पंधरा लाखाची साडीे येतीया.
होय? हा म्हणजे कसं हाय तिरुपती बालाजीला जर हां हां जर आपण तिरुपती बालाजीला जाऊन आलो तर हे कोल्हापूरची महालक्ष्मी कराय लागत्या. हां, तिकडन हा बहीण हाय व्हय? म्हणून हा तिसं काय तर असणार हाय.
आम बहीण हाय बालाजीची आंबाबाई, तेन कणी गेल्या वर्षी पंधरा लाखाचा शालू आलता.
होय?
अंबाबाईला, बघायला माणसांची केवढी गर्दी झालती निसवल्याला.
त्याला खर्च पण नाही आवो, बुक केल ना जर आपण बुक किंग करून गेलो तर काय तर सातशे काय आठशे रुपये तिकीट बसतय, आणि आपण पॅसेंजर न गेलो की दोनशे रुपयेत जातय. दोनशे रुपये जायला, दोनशे रुपये यायला, होय फक्त पोरां बाळां सोबत जरा सीट तीन मिळस तवर जरा हाल होतय.
हम कशान खर? एस टी न? हा रेल्वे न रेल्वे न. होय सगळी रेल्वेन जात्यात बालाजीला, बालाजीला रेल्वेनच जात्यात जास्त.
जात्यात, हां.
एस टी ला तिकीट जास्त.
होय होय.
हम्म एस टी ला जास्त हाय, कारण इथला
एस टी न आणि लवकर जात नाही आवो, आज बसलं ना जवळ जवळ बारातीक छत्तीस, बारा दोनी चोवीस, छत्तीस तास लागत्यात काय तर. बारा दोणी चोवीस.
हां, बारतीक छतीस.
हां, काय तर अस म्हणजे एक दिवस आणि वर कितीतरी सहा तास का काहीतर असं लागत्यात बहुतेक जायला. बालाजी ला. हा मग आमचं हेनी ह्या वर्षी काय गेलं नाहीत, मागच्याच्या मागच्या वर्षी मागच्या वर्षी गेलत हेन गेलत ट्रेननं, बुक तेन काही केलं नाही डायरेक्ट गेलतील. तेनी आणि त्यांच मित्र. हं खरं असं पॅसेंजरन गेलं बुक केलं नाही त्यामुळे असं पाय तेन सुजल होतं उभारून, बसून जागा मिळाली नाही पॅसेंजर ला गर्दी असत्या नाय.
होय, नाही गर्दी असत्याच तेला. रेल्वेत कस स्वस्ताही असत्या, दर कमी असतोय तेनं रेल्वेला गर्दी असत्या लय.
होय.
हम्म आणि रेल्वे न जाण परवडत नाही वो.
हो जर बुक करून गेलो ना तर लय भारी हाय, जर बिन बुकिंग करता गेलो तर पॅसेंजर न तर हाल होतय.
हम हम.
सोय भरपूर आहे रेल्वेन तशी बाथरूम तेन म्हणा लांबच्या
होय रेल्वेत सोय असत्या सगळीच हा.
हां तेच की.
बाथरूम वगैरे म्हणा, हे म्हणा सोय आहे रेल्वेेत सगळी.
तरी पण लांब गावच्या जायला जरा हेच आहे सोडा रिस्कच आहे. आपल्या आपल्या गावात असलेल बरय. आपल्या आपल्या गावात आ
आम्ही पंढरपूरला गेलतो आणि तेव्हा पण खर इथन कणय साडे तीन ला एस टी होती. आमच्या नंदुबाई, मी, दीदी, पोर अशी गेलतो तेव्हा मिस्टर. त्यांना आणि रेल्वेन.
रेल्वे न व्हय हम्म
अ साडेतीन ची, तीन ला रेल्वे आहे वाटत पाउणे तीन ला तिथ सात वाजता पोहचते बरोबर. हां दुपारी
आणि सात वाजता पोहोचून मग दर्शन तेन घेऊन
सात वाजता पोहोचली आणि डायरेक्ट लगेच ह्याला गेल दर्शनाला. तिथ उतरल जेवल जेवण नेलेल आणि दर्शनाला गेलो. दर्शन कनाय आम्हाला त्या दिवशी कसली एकादस असल्यामुळे पहाटेच सहा वाजता मिळाल.
आई शप्पत रात्री बसला होतात म्हणजे रांगेत.
हां रात्रभर रांगेत.
हां
ती गर्दी होती कशाबद्दल तर आणि तरी खर आम्हाला देवावानी माणस मिळाली म्हणायची पोरांना तेन आमच्या घ्यायला कणी होतीत काय होती कसली एकादशी होत त्यामुळ कनय गर्दी होती. ती नीता ताई एनी टाईम गेला की एवढी गर्दी नसतीया
ह एकादस तेन आल्या तर त्या देवाचच आहे म्हणल्यावर गर्दी असणार की हां.